तेच म्हंटलं आता कट करतोय ह्यो आणि आता
ठेऊ काय मग
चप्पल चप्पल देली मी काढूनच बसली मी.
का चांदकडे देऊ.
सगळ पाहील तुझ ने ह.
ह तिथच वालते मरती म्हणते आता ईथच मी.
मला परवा झालेल तस.
मला परवाला फुटबॉल खेळताना कुठे गेलेलासा पळायला ग्राउंड वर. तुमच ग्राउंड व्हय.
म आमच पोलिसांच ग्राउंड सगळ्यांच. पोलीस आर्मी गोळ्यावाल्यांच.
हा माझ्या पायात मुंग्या आल्यात बघ.
भाई एक आपण स्टॅमिना केला आहे डेंजर पळुन पळुन. रोज धावुन धावून धावून पळालोय. मी आपला हळु हळु मग भैयाला कमी पुरती व्हम बा भैया सुट्टीच घेत नाही. दोन दिवस सकाळ संध्याकाळ रोज सकाळ संध्याकाळ पळतो भैय्या.
अ माझ्या पायात लयी घाण मूंग्या आल्यात.
हम्म आणि तू बघत बसून म मुंग्या यायल्या तुझ्या पायात. तो भैया
बसून म्हण भैय्याला आर्मीत जायचय रे. तो तिकडे जाणार नंतर आम्ही इथच राहुन आयुष्य जगणार.
हम्म म तुला कशाला नेवित तु
अ नेवि का काय, आम्ही इथ राहून कमवुन आयुष्य जगणार.
पहिल्या तिकडन कोण रे.
भैय्या घरदार सोडून म्हण
तुम्ही ओंली घरदार धरून, घरदराचा लिणार द्यावा तुम्हाला. बायकापोर, लग्न करायच.
तेच की भैय्या तिकड म्हणा. आणि आम्ही इथ पाहिजे तिथ फिरणार.
हम्म काही नसते. पण तुमचा दवाखाना का रे तुमचा वैतीक तुमच तुम्हाला भरायच हो. भैय्या वैतीक भैय्याचा खर्च सरकार भरतय. परत सगळा परत सगळा पोटसाखरच मायाजाळ सगळ भरल शासन.
अ एअरपोर्टच का काय?
परत रेल्वे खर्च, मेडिकल खर्च.
टीवर येता जाता फक्त
सगळ भैय्याला फ्री आहे हो आम्हाला.
हम्म फ्री आणि द दोन गोळ्या बसल्या
हा म्हणजे गोळ्याच घालतो आम्हाला तिथ गेल की.
नाही रिव्ह्यू मिळाला कि, आहे मग इथ तिरडी घरला.
हम्म मला काय करायच. काय देशासाठी मारणार आहे. तुझ्यासाठी मरुन अस काय ती बी खाऊन पोरगीसाठी मरण्यापेक्षा देशासाठी जाऊन मेलेल तर बर.
काय?
तुझ्यासाठी पोरगीसाठी तुझ्यासारख नाही‌. पोरगीसाठी मरण्यापेक्षा देशासाठी जाऊन मेलेल तरी बर.
आई आई
तुझ काय, तुझ तुझ काय करायच. पोरगी झाली तर मावा खाणार सिगारेट वडणार हा ती बोलली नाही.
किंग सुजल्याचं भग
आया आय आय आय आय म तुम्ही जाणार हा वर सोड
हा तेच रे
अच्छा परत त्या तो तुमचा तुमचा त्यो मि- मिस्टर प्रतीक येस वाय सी येस काय येस सी ओ वाय काय काय सायको कुठ राहतंय त्यो सायको
पुढच्या गल्लीला
अर ते कसल वरडालय त्येज आवाज बघ कसला घुमालाय इथपर्यंत
म तेच रे जा म्हणाली बागाड त्याशिवाय शांत होणार नाय तू गेल्याशिवाय शांत हो नाय
हूं मी गेल्यावर काय शांत मी गेल्यावर काय म्यूट ट होणार हाय व्हय होईल आवाज बंद होईन मी विष्णू का अस करणार हाय घशात देणार हाय मरक्यूराय
जा की वरती बस जा
तिथ वरती जावून बसणार ना बाबा उगच बिनकामाच सगळं व्य गावात विषय तिजा विषय नाय ये त्या तिची मम्मीसमोर उगच कायतरी वाटयचं.
होय त्यांच्यातल्याना वाटायचं कोण ना एकट घेऊन बसली इथं
म जाऊदे बोंबलत तिकड काय घेण देणं नाय म तुझी मम्मी दुसर एखाद समजायची त्यो काय इथंच हाय उडी मारून आलो पलिकड छरं सध्या प्लंबर कोण ओळखीचा हाय काय
काय?
प्लंबर प्लंबर
हम्म
कोण ओळखीचा आहे.
मी चं बाबा
हम्म तू नको बाबा मॉश्चर त्याला सांगितला असता.
का?
दुसरा कोणतरी पाहिजे चांगला
आता दुसर म हेच मी आता घरातन बोललो असतो की सगळं
कशातन घरातन म्हणजे
आमच्याच घरात ना इकडं उगंच आलो. म तेच चल खाली जाऊ या आता होय ते पण हाय घे
म उगच कट झाला की विषय
होय ते इथल्या इथ सांगाय तर येतय. कट करू नकोस कट करू
हूं नाय आज इथं आपण बरोबर दहा सेकंदाला बरोबर कट करतो दहा मिनिटाला.
नाय माझं पण झालंय मी मुद्दाम तुझा फोन
हो मिस्त्री काय हा मिस्त्री काय विशेष कशााच बोलू कुठे बोलायलोय
मिस्त्री प आहे म्ह तला. जेवलो नाय तुम्ही? हा
कोणत्या मिस्त्री.
अजून हवेतच कुठले कोण म्हणत तुला?
हा शंकऱ्या मामा
आण तुमचा जमबामामा सुहासमामा
तुमच सारं
सो स्मा
ह नाही तुझ कुठ आहे? चार आहे तुझं काय? आण तुमची तुमची बारावी
तुमची
तुमची बारावी कुठं आहे?
आणि तुमची आ मही काय हिता ऐकू जाईल म्हणून बोलल ना ब काय.
कुठ बी जातंय
कुठं पुन्हा गेल्या तुला इथे डायरेक्ट जेवाय बला
हम घुमत्यात तेच रे तुमच्या जी म्हटल्या अशीच की तुझ्यासारखी.
अय तुमची भाराई कुठ राहती ती?
तुझी आज्जी तुझ्या सारखीच की नुस्ता घुमवणारी तोंडाचा पट्टा बाड बाड बाड बाड बड. नुसता चोरा चोरीचा नाद
हा जळणापासून पाण्यापासून सगळं.
चोर एक नंबर चोर ऑपनस.
बघ की
आ तुमची भाराई ती काही भाराई तर चांगलंय नाही बाई. काल रात्री बी काय खाऊ लालते.
असल त ती वार आहे पाणी खायला बी तिला कळत नाही
आता तुमची आजी आम्ही काय सांगणार?
तुला घास लागते ना तिच्या वांग्याची भाज्यावर त्या ति
तुमची आजी आता आम्ही काय सांगायचं तेच की तुमची आज्जी आता आम्ही काय सांगायचं तुमची आजी आम्ही काय सांगायचं आता?
भाराई हातच आवडते रे संचित आम्हाला सगळं समज तीच्याबद्दल संचित. सगळंच विचारलं मातरी तू काय करतोयस भाराईच भाराईन गाणं गायला लागतंय.
काय हसू येई ना बाबा, तिथं जाऊ मला त्यांच्या तिथ आ मारवत निवडी.
मा हसाय साठी फोन के केलय मी तुला, मज ना बग किक कलमब खर सां मग शेषटवर रा ना. ते टाकीवर ठेवन. टाकीवर ठेवून, इकडं संडात पाणी काढायचं आम्हाला. हम्म आता कसं करायचं रे म? एक प्लंबर मुडशीन चा हाय, तर त्यो साडेतीन हजार रुपये म्हंटलाय.
तेराचं, होतं वाटतं कोणत
होय काय?
हम्म, ते टाकीच जोडाय.
हा हा हा. त्या शांत्यांन मगाशी मला, शांत्यांन मगाशी मला फोन केलता. तेच की कधी येणार आपल्याला, शटर?
अं, काय म्हंटला?
म म्हन्टला सगळं पूर्ण करून टाका ते.
ग किती येत्यात, म्हटलं पूर्ण केल्यावर?
मला आता समजलना त आलेत ना, किती आलेत, यायचं तेवढं? म त्याच्यान अंदाज लाव कि तू.
हजार.
म हजार, ना जास्ती ना.
अंम्म, दीड दोन?
दोनपर्यंत जाईल, दोनपर्यंत.
बास्की म.
दोन पर्यंत जाईल आरामात, पण असं पण असं सगळे जण प-आपलं कॉल, कॉन व्यवस्थित व्हाया पाहिजे, एकदम नीट.
म लगेच, आयफोन?
दिव्या आय फोन, दिव्या काय सांग.
ह्हणं.
तुझं दोन हजार, माझ दोन हजार, चार हजर रुपये आणि पै सातवयच आणि पैसे साठवायचं आणि प साठवायचं.
हम्म, किती दिवाळी येईल, दिवाळी दुसरी येईल.
व्हय, ते पण हाय र.
आयफोन मोठा विकायचं, विवो मोठं व? विक्याव?
अन दोघात एक वापरायला? आ बडा, कसं होईल कसं? तुझी प्राईज काय नय, माझी प्राईज काय नय, सगळं
एकच नंबर.
तिला ज ना ओपन, सगळ एकातच की, तू तुझ्या नंबर बी त्यातच, माझा नंबर बी त्यातच. तुला फोन केला म आत, तुझ्यावर दोन दिवस झाला की, मग तू म्हणणार, हे थांब-थांब प्रजा बाहेर गेले.
पाहिजे रे ये फोन.
बा गलाय मोठं विकुण सगळ वि बारका घेऊ पटनास दोन.
हम्म.
आणि ह्याले आणि पैसे साठवायच ओ जम.
होय.
आता तुझा, दहा दहा हजार रुपयला जायची कसा पण.
सात पात
माझा दहा पर्यंत जाईल. पाहिजे हम्म पाहिजे आहे मग काय चांगलं की दहापर्यंत तो जाय जाईल चारपर्यंत सोड फायनल शेवट.
माझा पाच सात पर्यंत जातो.
हम् तुझा पाच सात पर् माझा तेवढासा माझा बी सात पर्यंत जाईल. तुझा एकशे अठ्ठावीस आहे माझा दोनशे छप्पन आहे.
काय नाही ते तसंच
हम् काय नसते नंतर न कोण द्यायला अ चांगल्या कंपनीत येणार आहे रे माझे मित्र आहेत आल्फाटेक म्हण कंपनी आहेला आमची तिथे तिला क ठेव काय होंडाकी बसलीत शंकर बाबाग नार घेऊन पाहते.
शंकर बाबा कायता ऐक ना तुझ्या बरोबर
ण शंकर बाबा आताच्या संतुमामा संटी बावा
सँटी मामू रे
काल अक्षा काल अक्षा त्यादिवशी भेटलेला. तवाच की वजन चेक करायला चाललो होतो मी दवाखान्यात.
आई आई वजन व्हय.
अरे पण ह्याच वजन काही हे झालं वाटतं कमी मी नाही भैय्याने केला.
हा म
भेटल्याला इश्णवून मी तात्या आणि आम्ही बोलत
विष्णू आला पुण्यातन?
आलाय की फाय जी माराय चालू केला.
काय ते? डाय म म्हून हा.
काय मी पुण्यात आहे म्हणून.
मित्र नाय इषण्या आपण काय भरती भिरतीच्या नादाला लागायच नाही बघ.
अळ बंद कर म्हणत ना तों पुढल तुझं
हम्म.
ह का?
अन तात्या आभाळ
आता काय नाही आभाळ नव्हतं. सगळी पोरं तू नवीन नवीन आहे आणि पेपरद्वार निघला आहे. मला पेपर मधला अभ्यासातलं की येतयच की तात्या काय पण बडबडायला आहे. हो अभ्यासातलं पण येतंय म्हटलं नक्की. अर ते तात्याला माहिती आहे तुकडीला पर्ण काय के माहिती त्यांना वाटत होता मी मंद आहे मोठं वाटत होतं त्यांना.
हम्म.
पैलवान म्हटला बाय पजच पी पण निघलाय. भैय्या म्हटला अरे तू बारावी सायन्स